हॅलो, झोपलेस काय?
नाही, नाही बसलोय बोल की.
आर ते परवाच प्लॅनिंगस काय झालं कुठे जायचं फिरायला काय?
अरे, होय तेच कॉल करायचं करायचं म्हणला राहिलच बग. आपण म्हणाल तो जायचय जायचं तर सुट्ट्या हायेत तोवर जाऊन आलो असतो.
होय आवीचा पण मला फोन आलता तो म्हणतं हुता कुठं जायाच? तर फिक्स करूया परत दिदी पण नाय दिदी पण जाणार उद्या पुण्याला म उद्या म्हणजे थोड्या दिवसांन जाईल
हां
काय करायचं?
बगूया की हॅलो
आवाज येत नाही काय?
बघूया आपण अ ह्याला जाऊया काय इथलं म्हणजे जवळच्या जवळ आवीला पण तिकडंन जवळच गणपतीपुळ्याला जाऊया?
आता पावसात समुद्राला पाणी आलय त्या पाक भिंतीला येऊन टेकलय
होय तेच पप्पा म्हणालेतेत काल मग ट्रेकिंगला वगैरे जायला पाहिजे असं
अस डोंगरात बिंगरात कुठ तर गेलं पाहिजे. हम्म, पण कुठ तसं नाही.
मग कुठलं तर रिसॉर्ट वगैरे बघून जाऊया काय?
हम्म, महाबळेश्वर कसं वाटतंय मग?
महाबळेश्वर बर बेटर वाटतंय महाबळेश्वरला जाऊन तिथला एक हा, हो तेच की मग जरी दिदी गेली तरी दिदी आणि आवी तिकण्ड येतील आणि आपण मग हिकडणं जाऊ शकतोय.
हम्म होय.
तुझं कर मग तिकडे जाऊया.
बघूया जे महाबळेश्वर एक बघूया आणि दुसरं जर नाही झालं तर मग
मग महाबळेश्वर नाही झालं तर हा धबधबा ना मार्लेश्वरचा हा चालतंय की किंवा कुठ कुठल्या तरी धबधब्याला पण जाऊ शकतोय आपण
हा तेच तर आंबोलीचा धबधबा हाय की.
हा तसं करूया मग जाऊया आपण मग पहिलं आता आप आपण ठरूया. मग दिदीला सांग तू, मी आवीला सांगतो.
मंग तिथं राहायचं किती दिवस काय कसं?
लंय का नाही आपण दोन दिवसाचं दोन दिवसंच जायचं मग तीथल जवळच स्पॉट कुठले कुठले आहेत ते बघून यायचं.
हम हम ह. का ते हंपीला जाऊया तिकडं कर्नाटकात?
अ तस पण चाल तय हो हो चालतय कि म तीन चार दिवसात आपलं होऊन जाते
हा पण सगळ्यांनी आधी एकत्र आलं पाहिजे त्यासाठी
हा तेच की मग हम्पि मला आवीला इकडंचं यायला पाहिजे कारण तो एकटा तर येऊ शकणार नाही
हा
मग आपण हे करूया ईकंड डायरेक्ट आपण कुठ तर कोल्हापूरमध्ये किंवा इथं एकत्र येऊया आणि डायरेक्ट मग हे करून हा तसं करूया
काय लांब नाही खरं ते तरी मला वाटते असंल चारशे पाचशे किलोमीटर आसंल आ मग काय करायचं. हम् हम्म हॅलो हॅलो क आवाज येत नाही हॅलो
हॅलो
काय केलेस
हॅलो
आवाजही ना
अजून पण येई ना काय हॅलो.
हा त येतो बोल.
हा हंपीला कसं जायचं म्हणलं म्हणजे आपण आपली गाडी घेऊन जायचं. नाही म्यूट कुठं पडतय ह्याच्यात
ह
अ कसं जायचं मग गाडीनं जायचं का ट्रेननं वगैरे हम् तसं का घरातली आहे की घरातलीच फक्त ड्रायव्हर पाहिजे आपल्याला कोणत.
हम् मी चालो समोर
नको नको काय गरज नाही राहू दे आपण परत यायचंय आपल्याला ट्रीपला जाऊन.
हम् बघे कोणता डायव्ह
त्यापेक्षा ट्रेन न गेलेला परवडते काय हे नसते आपलं आपला एन्जॉय करायचं फिरायचं यायचं.
हेच तर
ह मग आपण तसं करूया ट्रेनन जाऊया बघू मग कोल्हापूर मधन जर असलं ट्रेन ते तर बघूया आपण तिथनं तिकीटस बुक करूया. आणि मग जाऊया हा तसं करूया.
मग आता ते बजेट कसं किती किती होतं काय?
आता ट्रेनचं तिकीट किती आहे बघायला पाहिजे इथनं.
ट्रेनन जायचं बस जायचं ट्रॅव्हल्स जायचं का आपली गाडी घेऊन जायचं. सगळ्यां पहिला कावड्या आमच्या कुठलं परवडतं मला वाटतें ट्रेनच भर पडल कारण ट्रेनचं तिकीट पण काय जास्त नसते हा. आणि मग काय खायला प्यायला जेवणाचं हॅलो आवाज येत नाही.
आला काय आता
हां कुठे बसलं.
हा हा की फुोल रे जयवाला
मग आवाज कामध्ये कट होते.
काय माहिती तुला नेटवर्ग नस
मला हे नेटवर्क
हम् काय माहिती का आता विश्वास आहे.
हम् हम हं
मग आपण जाऊया ट्रेनच बघूया उलट मजा म्हणजे एन्जॉयमेंट ट्रेन मध्येच होत्या आणि मग त्या त्या चिल्ल्या पिल्लासने पण्यायं काय? आ रोजिया आणि
हे त्यांना बर परमिशन घेतली पाहिजे सगळ्यांची
होय ना तर त्यांच्या मु आपला आणि कॅन्सल तेच कि नाही त्यांच्यात ना आपल्या नाही कॅन्सल व्हायचं.
हॉटेला थांबायचं काय रिसॉर्ट बघायचं एखादा
नाही हॉटेलला किंवा असतात कि रूम्स वगैरे तिथं त्यांनी देणार आहे म्हणजे जे त्या ह तिथं आपल्याला गाईड करणारे असतात क टुरिस्टला
हम् ह
त्यांच्या हस्त्याात वाटतो तसं बघून मग राहायचं
हा तसं पण चालते मग
त्याच्यावर बजेट काढायला पाहिजे
हाले इथले आपण तिथे फिरायला तीन चार दिवस लागतील मला वाटते
ह
मग तिथं जेवणाचं खाण्या असं च तिकीट आहे का असेल ना हजार पंधराशे रुपये एवढं पण नाही सोट तर कसं जाणार ट्रेन नं जायच स्लीपरनच
बेचकी आणि आपण जर रिसॉर्ट वगैरे घेतलं तर क पण खायला करून खाऊ शकन असतं ते असलं तर मग आपलं ते खाणं करण्यात आणि ह्याच्यातच वेळ जाणार
ह करण्यात फिरायचं कधी करायचं कधी आणि नर
तेच की त्यापेक्षा
त्यापेक्षा मग त्यांचा हॉटेलचा किती खर्च आहे बघायचा बाहेर कायचं म्हटलं तर किती खर्च होतोय जर रिसॉर्ट घेऊन आपलं आपण करून खाल्ल्याल परवडत असलं तर मग करूया
होय पण सगळ टाईम त्यातच जाणार रे करून खायचं करायचं सकाळी उठून हो तेच की हॉटेल ला बघूया
हम्म
आणि मग हे करूया बघायचं कसं कसं होत हॉटेलच पण असतील ना ला आता कोण आपल्या आपण चौघं तर फिक्स आहे आणि कोण बघायला पाहिजे मग
आणि कोण येणार आहे का बघ की तुझ्या फ्रेंड्स वगैरे कोण येणार आहेत काय
चालतंय बघूया तसं करूया मग किंवा ह्या चिल्ल्या पिल्लां घ्यायचं म्हण परमिशन पण काढायला पाहिजे
ह् बघे की
हम्म चालतेय तू पण विचार घरात चिवात तिला हे कर मी पुनम त्याला विचारतो आरुशीला सोडतील काय असं म्हणून तर आपण स्टे करणार आहे दोन चार दिवस म्हणे आपल्याला त्यांनाच सांभाळत बसायला पाहिजे
त्यांच्यावर बघायस का आपण फिरायची बघाला पाहिजे आता
तेच की आणि आपल्याकडे कसं आप आपल्या सगळ्यांच्याकडे फोन आहे इकडें तिकडे झालं फोन करू शकतोय त्यांचं तसं काय नाही त्यांना सांभाळत फिरायला पाहिजे
होय जेवढी जास्त जण असली तर मग प्रत्येकाला खर्च कमी कमी येणार कारण आपण रिसॉर्ट बुक करू शकतो ना
होय होय ते पण ह
कणट्री कमी येणार
बघूया तुम्ही मध्ये फिरायला गेलेला ह्याला कोकण साईड ला तेव्हा किती किती काढलेला
तेव्हा काहीत दोन दोन हजार रुपये काढलेले
हा
आणि तिथला बाकीचा खर्च काय असेल तो गाडीच पंधराशे नाही गाडीच पंधराशे आणि अस एक कॉमन पाचशे ठेवलेलं आणि बा क आपलं चहा पाणी नाश्ता जेवण ते आपलं आपण
आपलं म्हणजे दोन हजार मध्यें नव्हतं माहिती आहे
नाहीं नाहीं
हां मलां त्यां असं म्हणलेल्यां कि दोन हजार काढल्यांत आणि गाडीचं प्लसं जेवणं खावणं सगळं त्यां दोन हजार मध्येचं आहे
ते त्यांट्यांच होतं असलं
हां एकदाचं
हम्मं एकां पर्सनचं तेवढं होतं असेलं बरोबर आहे मंग तसं असतं कायं मलां पणं कायं माहीत नव्हतं नां मम्मी नां ते सगळं केलंतं त्यामुळं
हां हां
दिदीलां माहित आहे सगळं
हां दिदीनं मलां ठरवलेली पर्वाचं सांगाल ती सगळं तिनं अंदल्यां दिशी गांडी त्यां ठरवलेली म्हणूंन हम्मं मंग चांगली चालते ति ती ट्रीप तरी पणं तुमची
होयं मामी नां विचारं आणि नाहीं तरं त्यां दिवशी मामी म्हणतिलं कुंठ निघालायं
नाहीं नाहीं सांगितलंय की पर्वा असंच बोलतां बोलतां निघलेलं असं तेंव्हा सांगित कर
हम्मं आं रोज फोन करतोयं कायं करायचंय कुंठे जायचंय त्यांलाट तं सुट्ट्यां एक तारखेपर्यंत आहे एक नंतर मंग आतां मी पणं जाणारं थोड्यां दिवसां आणि मलां बालाजीलां जायचं आहे त्यांच्या आधी बघितलं पाहिजे
होयं तरं तुलां सोडणांर आहे आहेतं कायं डबलं डबलं इिकडं पणं तिकडं पणं
तिकीटं काढलें म्हंणल्यांवर मलां कोणं नाहीं म्हंणू शकतं नाहीं सोडं
तेचं तिकीट काढलें सोडतीलं की पणं आपल्यां संग आमच्यां संग सोड नाहीं म्हणतीलं
हम्मं राहायचं तसंच कांहीं नां नाहीं कोणं म्हणतं नां दिदी आहे की
कितीचं काढलंय
बालाजीचं अं यायचं ज्यां आतां जां यायचं अकराशे यायचं अकराशे म्हणंजे दोन हजांर
आणि म्हणंजे कशांन जाणारं आहे ट्रेन नं जासिल कां हां ट्रेन नाहीं म्हणूंन कायं हम्मं हां हां हां तीनं दिवसांची आहे ट्रिप तुमंची
आंमची ट्रीप आठवड्यांची ट्रीप आहे आंमची सव्वीस तांरखेचं मांगे येणारं एकोणीसं लां जाऊंण
एकोणीस वीस हां आंठ दिवसं बरोबर जातील क
हम्मं
हम्मं कोणं आहेतं मंग गांवातली मित्रं आहेतं कां कॉलेज मधंली
कोणं नाहींत पांच जणचं आहे
हां पांच जणं जायचं होयं
हम्मं
मंग चालतं की जाऊंन यां फोटो बिटो काढां आणि चांगलं चांगलं पाठवां
हम्मं काढायचं केस कंट करणारं आहे सगळी टकल होणारं हो मंग
अंगं बाई खरचं कायं
हो
हां टक्कंल केल्यांवर फोटो पाठवं मंग हां कायं
हम्मं पाठवतो
खुंश होतीलं घरांत लंय की तूं टक्कंल केल्यांवर होयं की नाहीं
मग काय?
म्हणतीलला केस काप केस काप म्हणला एवढं एवढं काप पुण येतोय आता टक्कल करून आलाय चांगलं होईल म्हणतील
ख बघा ट्रिपचं नियोजन लावा, माझी माप‌ काडत बसू नका.
बरोबर काढूया आता पहिला परत करताना आवीला आणि हेला करूया फोन. आणि मग ठरवूया सगळं प्लॅनिंग मग डेट फिक्स करूया.
हम्म
हम्म आणि काय जेवलास?
जेवलो
हम्म